हा बोल.
किती झाले तुमचे?
काय हो त्याच्यात पालं नाही बिचारे.
होव काय, हे करून घ्या.
मी बिचार पाच वाजतापासून मी फोनवर हाय. मी आता डोकं असं हेच झालं एकदम.
मी पचचत बसून लावला फक्त दिवे लावेला खाली गेली आणि आरती केली बस राड झाडली.
हा ओके.
अन्वर अली जसं डोकं जरा हे झालं मला.
असं डोकंही फिरते असं.
बर झालं उद्या सुट्टी हाय.
हाव
नाही बाई खरंच ना एकटा रोज रोज सकाळी लवकर उठायला लागतंय नव्हं. कारण की दगोबाची तयारी करणं, मला हे काम करणं अं म्हणजे असं घाई-घाईच होते न सगळं लवकर रोज लवकर म्हणजे असे उठाच लागते असे म्हटलं चलते.
उठेनीच ना वाटतं.
आणि काळजीस राहिती कीन ते डब्बा करून देणं, आणि आंगोळ्या करणं.
हम्म असास नाही वाटत मी नऊ वाजता उठत हम्म.
म्हणून म्हटलं बळ झालं उद्याच्या रविवार आला.
हा तुम्हाला उठा ठेव मग लवकर.
उठास लागते, उठत म्हणजे साडेचार पाच तर सहज.
हाव.
हाव. तरी ही पाच-सहा दिवस झाले या कार्या ऐप च्यान माहिती आहे रात्री उशिरा झोपून राहिली म्हटलं.
हम्म.
आता तीन चार दिले एकसारखी म्हण, साडे अकरा अस असेच वाजले.
हाव ना.
दहा वाजता वर आले की, मग थोडस कोणासंग बोलवून जाईत मग
हम्म. लईच उशीर होतोय, हम्म.
नऊ तर वाजलेले.
झोपच नाही मग तर, रात्री बारा एक वाजतेच.
आता बाई जे उरले ते उरले. झाले ते झाले, पाहून घेऊन बाई मी मलां हेलेलं झालं सगळं. कोणी पाय तो आता लागलं, तर लागला कोणाले?
लावूच नका आता, उद्या लाव जाणा
नाही आता नाही लावतं आता तर बिलकुल नाही लावत.
तेस ना.
आता नाही घावत, उद्या जसा टाइम भेटला तस लावीन आता.
हम्म उद्या रविवारच आहे.
तेच ना आता शाळेतून आली साडी फक्त साडी बदलली.
हा ओके.
आणि तशीच लग्नात गेली, तिथं दीड वाजता लग्न लागलं.
हम्म.
आणि तिथून बस थोडसं फराडचं केलं आणि घरी आली. दीदीला झोपून दिला ना बास.
झालेलं होत नाय
का म्हटला?
आता जरासा पिले. नेव्ही ब्लू कलरचा
आधी राहिले? हो हो आता म्हणून तर घरी गेलेले कळला.
ह ते म्हटलंच की, हिले आखूड झाला म्हटला.
ह म ते घरी गेल्यानेच कळला ना तो. मी म्हटलं फाटला फाट आपला घरी घाललं, तरलं मग टाकून दिले जाते.
हा.
हम्म आत्ताही मामाच्या लग्नात मग आम्ही तो नवीन कोणता लाचा निघाला तो घेतला
हा.
परफेक्ट मापूमाप हाय. तो आकुड होतोय आता.
हा होतेच.
पण तिथ झुला झुला चांगला हाय की म्हंटलं तिच्याक लग्नात.
आता पहिले घालत जाईत. मी आता घा घेत नाही ना
का परफेक्ट लग्नात असं परफेक्ट झालता तो.
हाव लग्न.
म्हटल त वाढता घेऊन येई, नव्हताही तिच्या साईजमध्ये तेवढा वाढता आणि मी म्हटलं जाऊदे जा घेऊन.
महेश मगदूम.
नाही नाही मी अ कुठली गेलती ना.
हा ना कुठलेच महेश मगदूम.
नाही पलक पलक.
हा ओके, तसा तो रंगबिरंगीच आहे ना?
आवडतात मग तिचे लहान मुलाचे कपडे.
हा ओके, रंगीबिरंगीच आहे ना तो लाचा? हा. रंगीबेरंगी कलरच आहे ना?
हा हा मल्टी कलर अस.
पाहिलं मी हा ते मी महेशमती पाहिला होता तसाच.
हाव का हम्म.
नवीनच निघालं ना तो हा बापा.
नाव नवीनच आहे.
म कम
आता जेवण बाकी असतील?
अं.
जेवण बाकी असतील म्हटलं तुमच्या घरी?
हा जेवण बाकीयात.
हम्म हा.
भाकरी टाकल्या आता दूधन भाक अ हा सकाळच डेस
ब्लाऊज शिवते का मग ताई? हॅलो.
काय म्हंटला?
ब्लाउज बिउज शिवती काय म्हटलं ते असे साधे तेन.
हा आले तर शिवते, हम्म.
अं. हा.
होय, हम्म बोला ना. तुम्ही वर आहे की खाली आहे? हा.
हा बरं ठेवा आता झाले की पाच मिनिट.
बर हा हा.
झाले ना आता आपले कॉल?
आ काय म्हटलं?
झाले ना आपले कॉल म्हटलं?
हा हा.
हा तेच म्हंटल की. हा ठेवते मग हा. हं चल.